ते ना
ह येतय
आज बाजार आय गर्दी आय
हम्म हम् मग दुकानला पण गर्दी असत्या काय हम्म हम्
त्या
हा
सगळे आता बाजार करून न्यायच्यात च्या बी कोण
हा हा
परतन दुपारच्या पुढं
अ हा हा
असत्या जरा चार वाजल्यापसनं सात पर्यंत असत्या
बाजारला कोण गेलय म?
बाजारला आई गावासन आली
आली वय?
हा अता गेल्या इथ एक पुरगी आये काय सेम तुज्यागत दिस त्या
हम् हम्म
हॅलो
हम्म आणि काय?
काय नाय
हम् हम् गिरायक हायत का दु
हाय हाय जरा जरा हाय
माझ बाजारात भजी असतात दुकानातल भजी
नाय केलंच नाहीत आता एक चार पाच हायत सात आठ
हूं हूं
तरी काय नुसतं भजी खाऊन झोपलीय अ आणि ते भजी मात्र हो तर काय करायच तुजी मामी?
लयी राहील होत काय?
होय
कितीय?
तर
आ
वीसभर होत
हां म स्वयंपाक केल नाही?
स्वयंपाक केलता की ते चपात्याचं घेउन ये आज तुकडं करायला येत नव्हतं का? शीळ चपाती रा नई चपाती आखी उद्या खाऊ शकतो आपण खाऊ शकत नाही तारी इतिया सकाळ पारी
हं मग तेलकट एवढा चांगला
तेलकट नाहीती तेल नाही लई त्यात
हूं हुं
आणि चोक तेल असतय ग! मोती तेवढं खाल्लं, सकाळी अ कांदा टोमॅटो घालून चपातीचा हे केलती. मसाले भात. मसाले भा चपा तेल चपातीच तुकडं
हं
अती भाकरीय गवारीची कालवा अल
हम्म हम्म.
केलेलं
आई कशी आली एस्टीन
आणि आमची जेवणार पण मी आणि मामी दोघंच आहे. कालवण खाणार मग आम्हाला दुध आणि चपातीच लागते.
हम्म हम्म
काय भांडी धुवायलास काय.
हा ते आता समोश्याच ह्याज
कशाचं?
ते भज्याचा या अभव करून गेलेला.
हम्म हम्म
ठीक आहे करायचं.
मग आता काही करत नाही ना.
हो
हम्म हम्म
आता काय ती रुसणं.
हम्म हम्म
इथ पाणी नाही आहे की नाही.
हम्म
ह
हम्म
सायकल होतीय. आणि येतंय.
पडलं काय मग?
पडलं.
आं
धाब्ब करून पडलं फुटलच कॅन
कॅन फुटलं?
फुटलं की मग काय गिलगारला पैशे घिवून आले आता
दुसर कॅन घेऊन व्हय?
कळशी घेऊन आल्या.
कळशी होय मग पैशे आता पण पाणी आता फुकटच काय मग
नाय नाय पाच रुपय दिलीत्या.
हम हम
ह पडलं तर दहा रुपये पडलं. हा पडलं तर पडलं तिला काय? नाही हाय मास्तरीन हाय.
हम्म सवन बोलकी जरा
हम्म त्यात मामा घातला गेला. भजी केला? घरला गेला मगाशी तुला करायच म्हणलं फोन वैरण आणायला चाल्लेलो. तोपर्यंत होत हुतं. सोनु दीदी फोन उचलली नाही ब
हम्म राहू दे करू नको.
म काॅल केलता? मामा आता गेलाय कधी येतोय काय माहीत आता बाजारात जाईल जरा कुतमीर बितमीर आणल.
हम हम
कढीपत्ता जरा आणला येता येता.
हम हम
मीच की आमच्यात माग झाड हाय की
हा मग कडीपत्ता कशाला लागतोय.
किती एक चार भजाला दोन कडी पत्त ते ते पान ते बी एकात चार करायच
म्हणजे ते तळून देेतायसा
नाय
हं का पिटात घालतायसा
टात घालायच बस लय भारी
हूं हूं
सुरुवातीला मला बी काय खाऊ वाटनाय आणि आता बी खाऊ वाटना
म कशाला खातोइस बघ खोकाय लागलास हूं
बरा
श्रावणची शाळा कधी चालू आहे आता तास चालू होणार अस
हो एक तारखेला आता उद्या यायचं हाय की फुड्या जाऊ ना का ह्याला मिर्जेला विमल आहे किती? उद्याला बँकला जाऊन पिन कोड यायचं गॅसची टाकी घेऊन येणार आहे. मामा
हूं हूं मावशीकडन होय.
सुनये दिदी हॅलो कोण येईलाय?
हा हा आ उचलु नको.
नाय नाय प्रयत्न करतो.
हूं ठिक आहे म
काय नाय
छान असत तुमच
म्या नाश्ता केलता मगाशी
काय केल ती
शेवाळयाचपीठ
त्यात मॅगी मसाला घालायचा
नव्हता मॅगी मसाला बाजार अजून भरायचाय
हो
बाजार भरल्यावर आणायचं
हं हं मॅगी मसाला आणि टोमॅटो आणि हे घालायच कांदा.
हम्म हम्म
लईभारी लागतंय पोरगं तर पाक खातंय करून बघ एकदा मी एकदा आमच्याकडे रोज तसंच असतंय पीठ म्हणल की नाय आता हाय असं कोण खाईनात. त्यात मॅगी मसाला घाल लाकी सगळे पाक खात्यात.
हा हा
परत ना ते चपाती असते ना ती चपाती तळायची आहे ती मम्मी पहिला करत होती तस तर करत्यात.
तळून त्याला काय वरन मसाला?
मग टाक टोमॅटो
हम्म
तेल जरा चाट मसाला टाक लई पण मसाला टाका नाही. मामा शिव्या देतो म
हम्म
तू दाव तरी न्यायची होती. नेली, नेऊन कट हे ह्या मागच्यादारां जाऊन आतल्या आत गुपचुप नेऊन ठेवली डब्यात
हम्म हम्म.
अरे मामा उघडायला आल्यावर मग करून खाल्ली मागनं
हं हं
न्हाय सु त मला अस बाहेरच काय खाऊ देत नाय. खुदून वाडाले ते खाऊदीनास नाय मामीमूळं गप आणून ठेवत्यात. णि आईला बाहेर खा त्या मग आई गेल्यावर मग खाया खायाच हळूचं. बंब एक आणलाय त्याचात अ
कशाचा
पाण्याला
हा हा
आणि ते काय पेटतय व्हय भराभरा, तुम्ही पंपावरच तापवताना ना पाणी?
आमचं हेिटर हाय.
पहिला बंबा वर ताप उत्तमे बंबान दे ते लाल भडक पाय यती
हा हा नवीन आहे त्यामुळ जसं तसं
हम हम
काय नाय
संध्याकाळंच जेवन
आता बनवाया लागले. सांडग्याची आमटी करायचीय.
हो हो हॅलो ते कच्च खायाचं चांगलं लागतय.
समजत कोण खास? आमटीच मजबुरीन खाते.
ह ह वाळलं भाजायच त्ये. त्याला काय भाकरी केला का नाय? त्याला कायच घालाय नाही चटणी नाय, मीठ नाय, तेल नाय. ते लय भारी लागतेय वाळलं भाजून. आणि आता पाऊस लागला क नाय.
हा
ती तसंच खातंय. माडगं
हा
माडगं खात्यास काय?
खात्यात की करती की माडगं. त्यान
ह आणि त्यायाला ऐक नाही सांडग्याला
हा
जरा रबरबीत पण जरा शिजवायच सांडग
हा
म शीजवयच निम कच ठेवायच अस करायचं
होय तसच करतोय की मग
कुट घातल्यागत होतय आम्ही सु तु केल्यागत करतोय तस
होय आमच्यात पण दाळ दाळ आहे ते शिजवून घेऊन सुक करतोय की
सुक्क केल कि प दोन दोन करायला लागते सुक्क केल्यावर ना आमटी पण
नाही आमटी सकाळचं काहीतरी असतय सुक तेवढं करायचं